ह काऊ ना
बर का काय चाललं काम आवरलं काय
हाजमच लवकर
काय करतेय मग
दळम करतय ना ग
तू बोलून घे ना ग एकदा
बोलतेस ना
जा जा मिनट तर बोलाच होत
मग बोलते ना
ह कडकडा आवाजेतोय ना
ते रेंज प्रॉब्लेम येते कार्य आपल्यास तसं होतय ते
मला
हा मी ब्लुटूथ बसले अभ्यास क जीवा रायला त्या एक पेज अभ्यास वहिलाने पटपट मग आता खेळाची सवय लागेले फन पाहिजे सवयला गेले ना आप्यात जडच देईल ना करायला
होईन ना मग लागल सवय
पा हा अच ह तर नवीन शाळा आहे घरी का त्यांचं शाळेचा पट
ह का नाहीई आता सध्या तो बोलून घेऊ नको मारून त्याला सध्या
महा ा तो दोन दार आहे ना अ करतो ना नाही ना. अ या पाहि्यात अक्षर काही लिहून नाही राहिला. हा फक्त करतो ना आणि लिहितो ना.
हा. आ कड्याची पेटी घेऊन बैस काड्यांची.
नाही मग कड्याच्या पेटी नाही आम आमच्याकडे बाथरूम आहे जवळ इथ. वरती आणि कोणी नाही वरती आता बाथरूम मध्ये पडणार ह
हा हा.
त्याची आजी बी नाही बाबा बी नाही कोनीच नाही सोडणार त्याला.
आ. हो.
झाला का तू तर जेवण करत च ये.
जेवण करता करता बोल. मग तिने दिलं माझ तिला झोप येऊ राहिली. कराव लागत म्हणत मग ते तारीख कधी संपून गेली तर. त्यासाठी मग सगळ्या लावून बोलून घ्यायच. दहा दहा मिनिटं.
हम्म.
तेचे पप्पा सौरभ चे पप्पा कुठेय?
ते कंपनीत गेलेले.
किती देऊ??
सकाळी सहा ला जात्यात डोन्ट वरी.
हा.
दुपारी येतील ते साडे तीनला.
सहाला
हौ का
हम्म
आता कधी तीन ला येतील का मग
साडेतीन
आ का
काही नाश्ता वगैरे करून गेल ते काय
ठीक लाल जास्वंद चहतेे गेले गेले नाच राहतो
जितस का
हा चहा बी नि घेतली घरी तिथं राहतो म्हणे चहा गेला गेलं
तावरून जायचं पडत असल्
आ आवरा त्ी पडता चहा असा पी आता का तप्पत चा घेत्या
हा
हा मग मी
काय आत्याची मामाची तब्येत बरी
हा बरी चाले
तु लिपीचीी गादी
मी ना का करते मग आता ही पोरगी ये ही नाच इथ एक
हम्म कोणच नाही का दिवसाचा कोलाचले का ति संमप बोलते फून देते
अरे म काम चालू दुसात आवरतच नाही हे प आत्ता जेवण करू लागली मी
हमम
तरी ते पुरेील ना ना तर राहून गेला आज
आ आ नाही भ ना
हा काल ना दि मग कपडे किती मोठे हो कपडे धुतले भांडे घासली आता आवरलं आता
काय?
म्हणत होती फोनवर करायच मला राहूदे बाई मी आहे दोन दिवस तर हाय. हे असं काय आंघोळ बी नाई केली आज.
चालू झाला जाऊ दे राहू दे तशीच करा काही लिहत होती अरे पण
दाद्या अन भैय्या.
दाद्या अन भैय्या दा
दादा बी येलेत. नारू येले दादे येले.
हो का?
नाही म्हनच त आधी. लई लयांची तयारी झाली. बसलाय अन् तोंड फुगून.
मी तेच म्हटलं ताईच्या पोरानला यायचं राहत न्हाई, कस काय आलं म?
आले जा. ती निघली का बरोबर निघायचं पण इथं तरी कोणचं वातावरण राहतं चांगलं? हा. बाय गं. किर स्वराची शाळा
जा जा जायहो ना. का आता ते या आठवड्यात तुगड्या ल सो मार बस
हा का?
मंगळवार पसुन चाललं शाळेत, शाळेत, शाळा आवडली पण मग त्याला करम पत नाही बई, बोर होत तीतं, काल तर रडलंच होतं शाळेत. पडस्तर मारलं, न्हाई करमत. नी न मणे ममी शांत बी बसले डोळ्यात पाणीचे बसूली कस काय कामी, तूले म्हनाला तू जाऊच नको इथं
अ. हा. का.
नवीन पोर आहे बोलात. नाही वाटता. तु बोलला तर कटीच घेते म्हण. ते बार-बार मागे सोबत
हव का.
त्याला मस्त घालायची. सवय मोठी शाळा. मोठा पोरं. हम् इकडं चार. इकडं काय त्याच्या वर्गात इन-मिन पाच-सात पोरं होती. आता तीत नाही निदान कुणाची नाही.
हां का हां.
बसतो भामट्या. तेवढं पेच कर अन् झोप. मग शांत बसेल राहातो दिवस. द्या. कुणाच्यात बोलावलंय शाळेत?
हाव का हो. हो आमचं.
नाही त्याच तर वय नव्हतं बसत ना. आणि फॉर्मच केलं त्यात. त्याच मग त्या दुसऱ्या शाळेत लागला असता. याच्या शाळेत थोडी लाग ले असते दोघाचे नंबर. हां ते लॉटरी सारखं होत आधीच. कोणाचे लागत्या कोणाचे नाही त्याच्यामुळे दिदि-आता शाळेत थोडी लागले असते ते. ठिऊ का? तू कसं होणार होती सांग की. खाली पण नाही बाबांच्या सगळी बाहेर गेले झोप. नाही अंकल बी गेले बाबला घेऊन गाडीवर तू जोप तिथं पलंगावर. खाली कोण नाही मांजर धरलं ना माझ सांगू नको मग. आ
म्हणला वळख व्हता व्हता व्हईल मग आ
दिवस सोडून काय नवीन शाळा आहेय. मॅडम संग बोलतो मॅडम संग गप्पा मार हो मॅडमपशीच बसतो गहू सांडशील सरक.
हां.
आता हो व्हॅन लावून नाही तर थोड्या दिवसांना थोडं पंधरा एक दिवस न म्हणलं पाहिजे. एक टाइम हात गाडी एक टाइम नाही राहत. आता पुुठच्या आठवड्यात नाहीट असली तर दोन्ही टाईम गाडी रिं पडा लागे घ्याय लागली.
हा का
हम्म.
ते अजोबा ना आठ पंधरा दिसन गाडीत बस लावून जा त्याला किती लांबी
हा त्याला ते ह हे वीस मिनिटाचा रस्ता आहे तरी पण मग ते त्याला लांब वाटतील ना त्यां त्या
हा मग आता यायला जायला थकून जातात लेकरू
हम.
त्याला अहो गाडीमध्ये बसायला उठायला. व्यवस्थित अजून त्याला सवय लागूसतवर
हां तोम कोणते मम्मी मी नाही जाणार. का तो आणि मला आण थोडं कागदी हम् चल त्याला काल म्हणलं ल्यान लावायचं जाय मग कोण माणूस रेन तो मला ओळखत मी मग घरीच तमला आपल्या हम्. ह मामा लागले हसायला बघा. मामा लागले हसायला. अरे आपल्या किचन आहे म्हणे आपल्या व किचन आहे. ग म्हटलं हव. तर तुला थोडत बि जा झालं क तीन लाईन दाखवू मला ती दाखव ना तीन लाईन दाखव
ह
ह् पाय बरच्या ए टाइम पण आ सांबर का कती मिनटं झाली पाहून देत
काय ह तीस मि तीस सेकंड बाकी येत
इथ मिनटं झाले नऊ आता होतस
होलाय हम्
हॅलो अ दोन मिनिटं बोलात मग आपण कट पय कनलंव
फरक फण दाखव कोणाचा होता तर दाखव ह
तू बोलत त हम्
फोन घेऊ
हम इदर
त्याला झोपू घालायत होत मग दळंग करात होतो ना
अगं इतकं लवकर कायच झोपतो तो सकाळी साडे नऊले अडीच तीन ला झोपून आठता शिपत लगे दीड वाज ता अ वार्य स लकी ब आप अज तूपारी दोखात नाही माारचा
हा तर काय मोठा मोठ वत चाल नाही झोप कमी होऊन जाते
म अजुजून शार आहेकाका फेकून देतो दहा अकरा वाजेला
किती किती शाळा त्याची आता
साडेबारा ते साडेपाच
बापरे
होम् काय पाठ बळाला लागत
हा झाले असल मिनट मग बंद कर पुन्हा कर हम् मी कर लवकर अरे करी कुंकट हा
चंद पुड आह तू ना तुझ्या जनावेलाय